आवाज येतोय?
हा येतोय बोला. काय करताय?
काय नै बस
आमचं पण काय नै. बसले आता आवरून सगळं.
हं. जेवण वगैरे झालं?
हॅलो. तुमचा आवाज येत नाहीये.
जेवण झालं? गेलेलं का पिक्चर बगायला म? हो झालं ना.
अ हा हा हो जाऊन आले आम्ही. छान होता मूवी.
कोणता होता?
हम्म ते देऊळबंद पहिला भाग होता ना, त्यातलाच दुसरा भाग आता रिलीज झाला परवा
हां
कसा होता पिक्चर म? हा आलो ना बघून आम्ही पण.
हां हां.
कसं वाटला मग पिक्चर तुम्हाला?
हे छानहे.
त्यामध्ये काही असं म्हणजे शेतकऱ्याचं जे काही लाईफ आहे त्याबद्दलच जास्तीत जास्त दाखवलय.
हा न
पहिला पहिला असं क्रिकट क्रिटिकल वाटायलं म्हणजे काय समजलं नसल्यासारखं वाटत होतं.
हा
पण एंडिंग ला कस गेलं ना पिक्चर वेला समजलं मग लक्षात आलं थोडं थोडं
हा तर सुरुवातीला काही समजतच नव्हतं नक्की, आम्ही तर म्हणजे चालू झाल्यानंतर पोचलेलो ना. मग त्यामुळे तर आम्हाला समजतच नव्हतं नक्की चाललंय काय पिक्चरात अजून स्टार्टींग झालंय का नै, त्याचं स्टार्टिंगच तशी होती त्या पिक्चरची स्टार्टिंग त्यांनी जरा व्यवस्थित कराय पायजे होते.
हां हां.
मग स्टार्टिंगला काय ते कुठनं कुठनं शिरत होते, जात होते.
हो ते म्हणजे पहिला पहिला एकदमच मधला भाग आहे तो गाळून पहिला म्हणजे जे पहिला जे झालंय ते दाखवलेच नाही ते डायरेट मधूनच सुरू केल्यात त्याच्यामुळे तसं वाटत होतं पण मध्यांतरी असं समजते सगळं थोडंफार
हा मध्ये मध्ये पोहोचल्यानंतर मग शेतकऱ्याचं दुख ख वगैरे ते दावलंय ते समजलं नाही तर सुरुवातीला ते हा चालतच नस ते एवढं करते पण नक्की विषय काय तोच कळत नव्हता जवेस् ते पोहोचले तिथं ना आणि तो श तिचा मिस्टरना वगैरे फास लावून तो कण ल बेकार होता बघायसारखा होता तो कण म्हणजे स्वामींच्या पण डोळ्यात पाणी आलेलं ना पूर्णपणे
हो बघितल्यानंतर छान वाटलं पण ते
हा छान वाटलं मस् आधी वाटलं कायला एवढं पैस घालवलं एवढं बघायला आल पण तस काही तस नाय देवाचा होत म्हणून आम्ही पण गेलो बघायला पण तस काहीच वाटलं नाय. पण परत परत जव्हा ब्रेक झाल्यानंतर जो पिक्चर चालू झाला ना तो एक नंबर होता. बघायसारखा होता.
हो.
म्हणजे स्वामी कुठं का असना आपण कुठं का अडचणीत असना तिथपर्यंत स्वामी येतात. अस टाईप मध्ये दावलंय ते फक्त आपल्याला स्वामी दिसत नाहीत.
हा ज्यांचे ज्यांची श्रद्धा आहे त्यांना असं म्हणजे असं वाटू शकतय पण जे काय शेतकऱ्यांच जे लाईफ हाय ना ते पूर्णपणे असं रिअलमध्ये जे काही प्रत्येकांच्या घरात जी काई घडत असते ती पूर्णपणे जशाच तशी दाखवलीये त्यात
हो.
असं जास्त काय देखावा वगैरे केला नई म्हजे शेतकऱ्यांचं घर कसं अस ते त्यांचं अंगण कस असतय त्या पद्धतीने सगळं वर्णन केलय. त्यामध्ये हा छान वाटल आलत ते बघितल्यानंतर हम्म आमचं आम्ही म्हणजे आमच्या गावी पण असंच होतं थोडंफार वातावरण
हॅल
आम्ही लहान असताना हा त्यावेेळेला ते पिक्चर बघीतल्यावर म्हणजे ते सगळं आठवत होतं.
हा तुमच्या इकड आमच्याकडे एवढं नव्हतं आमच्याकडे बऱ्यापैकी सिमेंटचीच घर आहेत.
हा हा हा
त्यामुळ आम्हाला कस नाय एवढं काय वाटलं पण हा एवढं म्हणजे ते शेतकऱ्याचं ते कसं नुकसान होतंय कसं त्यांना लुटलं जातय वगैरे सगळं त्यात होतं ना त्यामुळ ते बघायसारखं होत.
आणि मेन म्हणजे अ ते मध्य म्हणजे सगळं जे काय माल ये ते मध आपण कोणतरी विकत घेतय आणि व्यापारी लोक घेतात आणि त्यानंतर ना मग ग्राहकांच्या पर्यंत पोहोचतय ना ते मेन म्हणजे बंद व्हायला पाहिजेल असं वाटतय मला तरी ते मूवी बघितल्यानंतर कारण ते शेत शेतकऱ्यांकडून घेताना कमी दरात घेतात आणि आपल्याला विकताना जास्त दरात विकतात.
हा ना
ह मग गव्हर्नमेंट त्याच्यावर कायतरी असं विचार केला पाहिजे आणि डायरेक्ट गव्हर्नमेंट
कराय पाहिजे तर शेतकऱ्याला परवडलं नाय तर आजकाल एवढी महागाई हिणं शेतकऱ्याला अजिबात परवडणार नाही का तर शेतात पिक कवायचं म्हटलं तरी किती कष्ट कराव लागतंय त्यांना
हा पूर्ण सगळी शेताची तयारी म्हणजे ते मशागत वगैरे सगळं करण्यापासून त्यांना पैसे घालावे लागतात त्यामध्ये आणि त्यानंतर न पण हे पीक मिळाल्यानंतरन जर पिकालाच अशा पद्धतीने भाव मिळत असल तर मग काहीच उपयोग नाही त्यांच्या लाईफमध्ये
हा ना आन आता तर पाण्याचे किती प्रॉब्लेम ये त्यामुळं तर लई अवघड हाय शेतकऱ्याच
हम्म सगळे शेतकरी जर असं ठरवले ना की आप पण फक्त आपल्यासाठी तेवढंच विकवायचं बाहेर विकण्यासाठी काय का म्हणजे पीक घ्यायचं नाही असं जर ठरवलं तर मग बाकीच्याचं खूपच अवघड आहे.
पण शेतकरी पण तसं करून ते तरी खाणार काय ना दररोज एकच गोष्ट तसं नाही ना खाऊ शकत हा पण बाबा हा टोमॅटो नुससा पिकवला तर ज्वारी पाहिजे गहू पाहिजे हे पण आहे ना आणि कसं अ प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी पिक तिकडं ऊस पिकतो तर तिकडं भात पिकतो असं प्रत्येकाकडे वेगवेगळं पिक तर त्यामुळे प्रत्येक शिक्षक शेतकरी आहे ना त्याचं अवघड होतंया.
हा ते पण आहेच. देवाणघेवाण झाल्याशिवाय कोणतीच गोष्ट
हो ना हा ना फक्त मध्ये मज्जा आहे म्हणजे जे सिटीतले वगैरे राहतात ना आपल्यासारखे त्यांची मजा आहे बिना कष्ट कर म्हणजे कष्ट आहेच ना शेवटी काम केल्याशिवाय बरेचं पण ना शेतातल काम म्हणजे अवघड काम आहे ना बऱ्यापैकी जरा कष्टाच काम आहे हा
आणि ते असं कोण पण उठलं आणि तिथं गेलं आणि केलं असं म्हणजे होऊ शकत नाही त्याला म्हणजे आधीपासून सवय असायला लागते त्या कामात
हा ना कोणत्या पिकाला कोणतं खत घालणं‌. ते शेतकऱ्याला सगळं माहित असतं.
तेह
तुमच्याकडे असेल ना शेती
हो आहे आम
तुमच्याकडं काय पिकतं
आमच्या इथं ज्वारी आणि सोयाबीन असं घेतो आम्ही आणि बाकीचे दोन आहेत शेती तिकडं मग ऊसच असते.
हा
दिवसाचं काही मग एवढं म्हणजे वर्षातून एकदा दोनदा जावं लागते ते दुसरेच करतात आम्ही फक्त एंडिंगला तेवढं ते ऊस वगैरे नेत असते त्यावेेळेला जाते. मग बाकीच्या वेळेला काही ज्वारी सोयाबीन वगैरे असते ते आमच आम्ही कर. ते त्यामुळ त्याची माहिती आहे थोडीफार सोयाबीन. आणि शेंगा वगैरे असतात ते.
हम्म हम्
हम् तुमच्याकडे पण असेल ना हेचं
हो आमच्याकडें पण हेच पीक ये सगळं फक्त गहू एक वाढलाय पीक गहू एक करायला लागले. यंदापासून म्हणजे यंदा बऱ्यापैकी जास्त होता.
हम् हम..
आज काल जरा गहूचं पण प्रमाण जास्त वाढलं इकडं
ह आमच्याकडे पण आहे इथं घऊ पण असं जास्त प्रमाणात नाही. ज्यांच्याकड पाण्याच वगैरे व्यवस्थित. सगळ्या सोयी आहेत ना ते घेऊ शकतात असं म्हणजे ते घेतात. पीकडं घऊ ते.
ह ना.
हम्म. जास्त करून इकडे ऊस, ज्वारी, सोयाबीन हेच असते.
मक्का, मक्का पण असतय, पण एवढं नाही असं वीस-
आमच्याकडं असायचं- माक पहिला जास्त म्हणजे अ.. गुरांसाठी असायचा. ते गुरांना वैरण वगैरे कमी पडते ना इकडं जरा आणि त्यांच्यासाठी लावत- तर बऱ्यापैकी पण यंदा काहीच नाही.
हा, हा, हा..
कांदा वगैरे लसून ते. पण लावतात, पण यंदा पाऊस नसल्यामुळे काहीच लावलेलं नाही.
हम, हा, हां..
आता ते पिक्चरात दावलेलं- काही दिवसान रिअलिटी तयार होईल, मला तर वाटत असं.
होय, असू पण शकेल काय सांगु- त येत नाही.
हा ना का आता- त्यात दावलंय ते, सगळं म्हणजे असं खरंच दावलंय ना, बघ ना पाण्याचा दुष्काळ पडलेला- परत पिकांना पाणी न मिळण्यासाठी शेतकरी विकायला लागली शेती.
हा तसं पण आहेच.
बरेच अशा काही, काही गोष्टी त्यात हे झाल्यात.
हो. जरी म्हणजे शेती विकणाऱ्याने जर विकली, तर दुसरी करणार शेती- ते पीकच घेऊन शेती म्हणजे शेती व्यवस्थ- त चालवला तर ठिक, नाहीतरी त्या ठिकाणी वेगवेगळे कार- खाणे किंवा असं कोणतं तरी-
ण्या वगैरे साठीच जास्त करून खरेदी करणार.
तसं काहीतरी केला तर, मग बाकीच्यासाठी खूप अवघड होते सगळे शेजारे आहेत त्यांच्यासाठी.
हा ना. आजकाल तेच चाललंय जास्त.
हम्म.
गाव खेडेगावातनी पण कंपनी व्हायला लागलेत आता बऱ्यापैकी.
होय, आमच्याइकड पण भरपूर झालेत तसे.
हॅलो!
सूतगिरणी वगैरे तसं खूप केलंत. असं म्हणजे शेती वगैरे बंद करून- वेगवेगळे बिझनेस वगैरे चालू केला तिथं.
हो. आमच्या पण इकडं म्हणजे शेजारी गाव आहे, त्या गावात पण भरपूर कंपनी झाल्यात. पहिलं काहीच नव्हतं, आता भरपूर झाल्यात.
हं, हं, हं, ह असं हे फक्त- हां ठीक आहे चालेल, बाय.